मजेतीन
हा हा येतोय तुम्हाला येतोय?
हा हा येते. झाली. पाऊस पडला आता थोडा
हा हा होय इथं पण चालूय बघा
ह ह एकसारखं चालूय.
एक सारखा नाय आत्ताचं चालू झालंय एक दहा मिनिट झालं.
हा हा मग आणि काय चालले.
निवांत बघा
हुं हुं मुलगा काय झोपला असल.
होय झोपलाय तो गेलता तिकडं अ सासूंच्या घरी
हा हा होय तस जातोय म्हणजे राहतोय सोडून
हा राहतोय म्हणजे कसं सक्के आमच्या ह्यांचं सक्क चुलतेच आहेत सक्क्या भावभावाचे चौघे जण आहेत. हा असं लागून लागून घर हाईत चार
हा हा हा
म काय खेळाय गेलता तो इथे जिवून गेलता तिथं मोबाईल मागितलाय वाडत
हा.
जरा बघितला आणि तिथंच झोपला मग जाऊन आलो दोन वेळा झोपलाच होता. झोपलाय तर झोपू दे म्हणलं आणि उचलून आणल्यावर झोप मोड होत्या
होय.
मंग काय आणलंच नाय त्याला
हं म्हणजे तिथ लहान मुलं आहेत काय?
नाय वाड्यात एकटाच हाय.
हाय व्हय.
हा त्याच्या पप्पाचं एकट्याच लग्न झालं त्याचा पप्पा मोठा हाय नय
हा हा हा
बाकी अजून कुणाच नाय.
हां
एकटाच हाय म्हणून लाड झालाय सगळ्यांच्या घरला जातोय. हा बसत नाय घरात दार झाकू देत नाय असं रडाय चालू करतोय दार झाकलं म्हणून दार उघडं ठेवायचंसारखं त्यो बाहेर जातोय म्हणून दार झाकल रडायला चालू करतय.
होय की हा हा आणि काय मग
काय नाही बघा वीस तीस तारखेर्यंत काय तर पूर्ण करायचय हे
हम
कॉल नंतर मग ट्रान्स्क्रिप्शन चालू होईल.
आता मला थोडं आलतं एक वीस ट्रान्स्क्रिप्शनचं हं मग परत काय होईना झालय
ते रात्री आलतं ओ
आत्ता पण आलतं मी केलं ते कंप्लिट
आता आलतं व्हय. हा हा
म्हणजे ती मुलगी एक मला म्हटली चालू झालय की ट्रान्स्क्रिप्शनच बघितलं नाहीसा पण मी म्हटलं मी काय नव्हतं बघितलं
हा म्हणजे कसं सारखं चेक करत राहायचं
हा सारखं चेक केलं
हम् दिवसातनं एक सकाळ, संध्याकाळ, दुपार म्हणजे तीन टाइम तरी चेक करायचं.
हा
का एकामेकांच्या हेन आणि कळतंय सोडा रात्री चालू झालतं असं म्हणालतीत मी पण काय बघितलं नाही स्वयंपाक करून बाजार आणाय गेलतो आणि तवर तवर आणि ते बंद पडलं म्हणून फोन आला एकीचा चालू झालं आणि बंद पडलं म्हणून मग काय परत बघितलंच नाही.
हा हा हां माझ मला पण आता वीसचं आलं असतील तेवढंच मी आता केलं मगाशी पूर्ण
हा त्यांनी असं द्यायल्यात पाहिजे रोज असं पाचशेच पाठवाय पाहिजे तुम्ही रोज हे पाचशेचं पूर्ण करायं असं पाठवाय पाहिजे मग ते असं अक्युरेटपणे किंवा लक्ष देऊन पूर्ण करता येत ना हा मग कसं पाचशे करा किंवा पाचशेच्या वर करा असं नाही पाहिजे रोज पाचशेच करा असं पाहिजे होतं
हा तेच की मग ते दुसरा आलाय टास्क खरं ते काय करू नका म्हणून सांगितलंय की
हा मैथिलीचा आलाय तो मैथिली भाषेत रेकॉर्डिंगचा झालाय ना?
हा रेकॉर्डिंगच झालाय आणि फोनचा पण ते काय सहा कॉलच राहिलं ते राहिलंचं आमचं
का लागनात का कॉल
हम्म परत करूच नका म्हटले ना ते राहू दे तुमचं म्हंटले
ह नाही लागत असलं तर करून घ्या की कारण कॉल रिसीव तुम्हाला करता येत्यात त्यामुळे कॉल लागत असतील.
पण ते स्टिअरिंग मॅप मस म्हणून ते पडतेचं ना कॉल ल लावायला गेले की
आता तवा पडत होतं आता आणि एकदा करून बघा वाटलस तर
बरं बर
आता तुमच्या ह्यांचा नंबर आहे ना
हा बहिणीच्या मुलगीचा आहे की तीला केलं तर मग चालतंय हा चालंलं की
हा आपला टास्क तिथं तीस हे पूर्ण होण्याशी मतलब हाय
पण तिथे दाखवतंय ना तीस पूर्ण झालंत कंप्लीट हा पण ऑलरेडी आमचं झालं नाहीत पण तिथं त्यांनी ते तीस कम्प्लीट आहे म्हणून दाखवतयचं नाही
दाखवतंय व्हय
हा
म्हणजे कॉल किती झालेत चोवीस
चोवीस झाल्यात पण सहा ते करूच नका म्हटले ते इशु आलाय तर राहुदेच म्हण
नाही त्यावेळी झालं होतं नंतर सगळ्यांचा इश्यू आणि सॉल्व झालाय की
पण ते त्यावेळेसच नाही म्हणतेत आ. ज्यांचा इश्यू आहे त्यांचा प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व झाल्या नंतर पहिला ज्यांचा प्रॉब्लेम आहे. ते त्यांचे तसंच राहिले म्हणतेात.
म्हणतातय ह तरी पण आहे ना एकदा ट्राय करून बघा लागला लागला नाही नाही.
बरोबर करून बघते मी मग लागलं तर लागलं.
हा लागलं तर लागलं.
कसं म्हणजे मग होईल मग माझं तेवढं सहा पूर्ण राहिलेलं.
पण आप ट पूण झा अस हो ना मग आ लि ब व्हटसअप त्या लिस्ट मध्ये माझं नाव आहे. माझ कला पूर्ण राहिलाच होय.
होय काय माझं नाही मी बघितलं की नाव
नाही काय?
नाही माझ काही ना.
हम हम्.
म्हंटलं एखाद्या वेळेस आला असेल आमचं तसं म्हंटलं बघितलं खर. काय आमचं नाही आहे त्यात
हम हा.
मग ती मग त्यांनी सांग म्हणजे त्या मुलगीना मुलगीचं माझं दोघींचं सोबतच झालं ना तिचं तर कि ते पंधराच झाली आणि परत बंदच झाले.
मग तिथंच तिथंच बंद पडलंय का?
होय मग तिनं पण तिनच फोन करून विचारलं ना आमचं असं दाखवायला लागली तर त्या म्ह मग आता दाखवते तर राहू दिस ते करूच नका असं म्हंटलेलं ना.
हा हा.
म्हणताना मग ते राहिलं ते बघते मी होतय का मग होत असलं तर मग करा.
ह तेच की हा ट्रान्स्क्रिप्शन बंद आहे तोपर्यंत करून घ्या ना आणि वीस तारखेपर्यंत वीस तारीख तर सोमवार आहे.
हा.
ला उद्या परवा दिवस दोन दिवसात करायचय ते काय एक त्याच बसलं कंटिन्यू तर होऊन जाते सोडा हा.
आणि कसं मग झालं तर बरंच झालं खरं.
होय होय.
मग आणि आता कटलं आता काही हे कमप्लीट झाल्याशिवाय फोनच दुसरं पाठवणारच नाही त वाट तास काहीत आहे.
नाही ट्रान्स्क्रिप्शन आलाय ना तुम्हाला
खरं तर ब बंद पडले की आहे तेवढंच.
वीस तारखेच्या पुढे कंटिन्यू चालू होणार आहे तीन महिने चालणार आहे हा टास्क.
होय काय.
हा तीन महिने आहे हाटास म रोजार टार्गेट ठेवायचं पाचे रोज पूर्ण करायचंच काही उदे
हा हा हा हा.
रोज ते पूर्णच करायच असं ठेवायचं म कारण तीन महिने चालणार आहे आपलं ते तेवढं काम व्हाल. पाहिजे की जास्त होय. आताच एकेकांचं चाळीस हजार पंचेचाळीस हजार असं झालं ट्रान्स्क्रिप्शन
हं हं हं हं.
आपलंच कमी आहे इकडं. आणि पेमेंट पण त्यांना चाल. माझं पाच हजार पर्यंत गेल तर कि
होय मग चांगलं झालेय की तुझं माझं दोन हजार झालंत.
अ पेमेंट चौदाशे आलो. हम्म हा ते चालू क तें झालं ना पेमेंटुमचं पण
किती एकच आले पाचशे च का काहीत रा आले.
नाही तुम्ही सातशे का आठशे म्हणलं ते
तीन तिसाशे लोक अक्षरच
हा लोकाक्षर तुखे
हा ते तेवढं आले परत लकवाणीच ह काय
आणि लोकवाणी कॉलिंगच हे ज लोकवाणी आणि ते रेकॉर्डिंग आपण बोलायचं होतं ते
हा हा मग त्याच एक पाचशे आले पट
तेच चांगलं आलेत त्यावेळे तुम्हाला आम्हाला एवढ नाहीत आलं नाही दोनशे सोळा एकशे चव्वेचाळीस असं दोन हला आले.
हा हा ह ह आणि एक आता पेंडिंग दाखवाल एकशे त्र्याण्णव चं
ठी म्हणजे तिथ काय दाखवतेय लोकपाठ का?
हा लोकपातचत.
हा लोकपाठ मग ते रेकॉर्डिंगचच आहे म्हणजे टोटल ते ह जर तीस आहेत. तिस पूर्ण केलता ना
हां मी तेच कमप्लीट केलं तर होय.
हे जर टोटल मग ते पाचशे चाळीस रुपये असं होतं तीस हेला
हम् ह् ह् ह् मग ते झालं आता ट्रान्स्ट्रेपशनच चेक करतील तस याय लागले वाटते ना.
हां ट्रान्स्क्रिप्शनच आता थांबय काय दिसते काय लोकक्षरच काय दिसते काय? प्रोसेसिंग मध्ये मग आता तसं करणार आता हे कसं केलं काटोडाभर टास्क केला नंतर पेमेंट झालं तसंच होणार तेव्हा आपण
हम्म हम् हम् हम्
तेवढा टाक करायच नंतर पेमेंट भेणार असं होय.
हा हा हा ह म्हणजे तसं बरं आहे म्हणजे आपल्या घरात बस
हा तेच की तुम्हाला कसं वाटतय.
चांगलं वाटते. म्हणजे आता काही नाहीच का आम्हाला कुठं आता घरात बसून काय काम आहे. तेवढं ज कधी शेतातलं करल किंवा आपलं हे पिक हॉलते हेच. क एवढंच की आणि पिकपलच कस हा एवढं नसतंच मला पिकपाचं कारण आमच्या गल्लीत भरपूर मशनीरी नाही प्रत्येक झर्टी झाल्यातच मशनी
हम्म
त्यामुळे एवढं काय म्हणजे हे नसते.
हां हाला पिको फॉलचे मश
स होय घेतले की मी पण
हा हा फॉलचा रेट काय आहे. पिकोफल
फॉल पन्नास रुपये ह्या की
हा हा आता मी नंतर आल्यावर टाकतो तिथ ब्लाऊज पणशी होतय.
ब्लाऊज नाही शिवत नुसतं पिको फॉल करत ते ब्लाऊज माझं माझं शिवत तम्
हा हा
बाहेरच काही घेत नाही म्हणजे एवढा झाला नाही ना परफेक्ट माझा
होय होय नाही ते कसं शिवून शिवून पण होते सोडा परत खरं आता काय सगळ्यांचंच तिथं मशनी झाल्यात आणि
हा तेच कि
हम्म आणि कॉम्पिटिशन वाढत्या ना तुझ्यात हा तुझ्यात एवढं आलं माझ्यात एवढं आलं आज पिको फॉलच एकच
हा तेच
सांगायचं जरा म्हणजे आमच्यात हा असं
मध्ये मध्ये येत होत ते आमच्या वाड्यात आणि दोघीनी घेतले ना त्यामुळं माझ्या ह्याला हे झालं ना. नाहीतर तसं म्हणजे माझं चांगलं चाललेलं.
हा हा
मग आपल्यात आपल्याच वाड्यात मग दोघी तिघींचे म्हटलं मग नेमकं मग दुसऱ्यांनी टाकायचं ते असं पण होतय ना हा